ह
हॅलो
कश्यां आहेतं
हॅलो
हॅलो
हॅलो
आवांज येतोय कां
हॅलो
हॅलो हॅलो बोलं
कायं चाललंय
कायं नाहीं बसलोय तुझं कायं चाललंय निवांत बसलो
आवांज जरां कमी येतोय
कसं कायं
बोलं... हां बोलां
हां बोलं कायं नांय बसलोय निवांत
होयं कां हां हां हां.. तरी म्हणलं आंज कसं कायं कॉल केलां
आंज तुझी आठवणं आलीं म्हणूंन कॉल केलां
आं
होयं
हं हं.. कायं मंग
कायं नाहीं मंग कुंठे घ्यायचं ऍडमिशन ठरलंय तुझं
बघूं नां आंता कुंठं घ्यायचं आंता बघूं बीसीला किंवा बीसी तुंला कायं वाटतंय कि कशांला टाकूं दे
मलां तरं वाटतंय आंता तुझं कायं झालंय
माझं पी सी बी होतं- अं ट्वेल्थलां
हां
हॅलो
मंग मॅथ कां नांय ठेवलां
मॅथ नांय आवडतं मलांपणं मॅथ नांय
म्हणजे मॅथ्स् टंफ जातं होतं कां तुलां
हम्मं
बर बर आता
आवाज आवाज अ कमी येतोय जोरात बोल की थोड.
आता येतोय का?
हम्म्म बोल
पी सी बी होता ना तुझा?
हो पी सी बी होता.
होय बायोतन लय तस ऑप्शन्स हायती.
काय...
बायोतन लय ऑप्शन हायती बायो पी सी बी असल्यामुळ.
नाही नाय मला आयटी ह्याचात सांग ना थोडस.
आयटी न्हाय पण तुला मग बाकीच पण ऑप्शन सांगतो. तू नेट दीलीये का?
हं
नीट हॅलो
कशा कशाला घेऊ शकतो म्हणजे आयटी ह्याचात.
तू नीट दिलीये का?
हम्म पेपर लीक झाल असत.
मग सी ई टी दिलीये का?
दिली की पण पेपर लीक झाला.
सी ई टी चा?
सीईटी चा.
हां
सीईटी दिली की.
होय का.
हां
हां मग आता सीईटीचा रिझल्ट. लागला असल मग बघ किती मार्क हायेत मग सीईटीच्या रिझल्ट वर तुला माहितेय का ह्याला पण ॲडमिशन भेट गव्हर्नमेंटला म्हणजे कुठल बाबा फार्मसीला भेटत. परत नीटच्या हेज्यावाय नाय आपल्याला ह्याला पण जाय येत अं एम बी बी एस ला नाही तर अ हीथ कुठ बर? आपल वेटर्नरी सायन्सला पण घ्यायला येतय.
हा हा हा.
तुला कशात इंटरेस्ट आहे त्याला बघ. परत आता आता नवे बघ आता तर चाललय कशात माहितय का? अस ह्याचात लय चाललय आय टी मधी. आय टी मध्ये आत्ता लय चाललय म्हणजे कशात बर? अं आता ए आय च्या रिलेटेड कुठला तरी एखांदा कोर्स बघ बी सी ए, बी स पी एस मधी परत वेगवेेगळे कोर्स आहेती बघ मग तुला कुठला आवडत? पण तुला काय करायचय नक्की?
मला तेच तुला मी आय टी हिच्यात बघायच म्हणल ना. आय टी क्षेत्रातच बघायच काहीतरी. हम्म बाकी?
बाकी काय नाय, निवांत.
आवाज कस, काय कमी येतोय तुझा? जोरात बोल की थोड. जोरात बोल, नाही येतय, एकदम कमी आवाज येतोय. माझा फुल आवाज हाय.
आता येतोय का?
हा बोल.
हम्म, बोल.
अं, फोन लांब हाय का काय?
नाय, नाय हितचं हाय जवळ.
कायतरी बघतोय का तू?
नाय.
काय माहित, आवाजच येत नाय नीट.
आता येतोय का?
हम्म.
हॅलो.
हा बोल.
आता येतोय, हा मग वेगवेगळे ऑप्शन हाय की लई अजून. मग तुला कशात जायचं हाय?
बघू ना, मी नानकटईच फोटो पाठवलेलं बघितलंस का?
बघितलं, होय कस बनवल्याल ते?
हम्म सांगते, एक कप मैदा घेतलेला.
हम्म.
त्येच्यानंतर दीड कप तूप.
हा, हा.
हा, नंतर दोन टेबलस्पून रवा घेतलेला. त्याच्यानंतर एक चौथाई एक टेबलस्पून अं, बेकिंग सोडा.
हां.
नंतर, अर्धा चमचा वेलची पावडर.
होय, वेलची पावडर कशाला?
नानकटाई बनवते म्हणून.
त्याच्यात लागती व्हय?
हा लागती, आता आइक मी सांगते तसं.
हां.
नंतर बेसन घ्यायचं अर्धी वाटी.
हम्म.
बेसन घेतल्यानंतर, आता मी तुला सांगते कस, कस करायचं. हा का?
हा.
हा अ
सांग.
बेसन घ्यायचं, आता हे तुला मी सगळं सांगितलं ना ते घ्यायचं सगळं
हा
ही सगळं घेतल्यानंतर अ, मैदा एक वाटीतून सांगितलं घ्यायचा, आणि नंतर आपण काय करायचं पिटी साख र, घ्यायची अर्धी वाट आणि आर्धी वाटी तुप घ्यायचय आणि मग काय करायच आपण हं अ सगळ अ तुप आणि पिठी साखर मिक्स करून घ्याय ची म्हणजे अस क्रिमी टेक्स्चर होईपर्यंत. हा त्याच्यानंतर मग ते झाल की म्हणजे एकदम अस चांगल फेटून घ्यायच त्याला
हां
हा फेटून घेतल्यानंतर आपण काय करायच
अ अ जी सुके ही घेतलेत आपण मैदा बेस सन रवा पा बेकिंग पावडर इलायचीची पूड हि सगळ टाकायच.
तुला माहितीये मी हे बनवलय.
काय?
आज भेळ बनवली.
होय का हां हां हां हे सगळ
चिंचेच पाणी पण मीच घरी बनवतो तुला माहित आहे का?
होय हे सगळ बनवल आईकी तरी.
हां सांग
ही सगळ बनवल्या नंतर जी आपण सुकी काय काय घेतलय मैदा, बेसन, रवा मग ती त्या क्रीमी ह्याच्यात सगळ मिक्स करायच मिक्स केल्यानंतर तर काय करायच अ हे सगळ मिक्स केलाय आणि आ पण हातान मळून घ्यायच मळून घेतल्यानंतर जर बाईंड नाही झाल म्हणजे मु आता आपण कशी मु मुठीत ही करतो लाडू कसा बांधतो तस जर नाही नसेल होत तर दोन चमचे दुध टाकायच आणि मैदा आणि बेसन अस त्यामुळे कस एकच म्हणजे जरा जरी ओलसर जर काय आपण टाकल तर पटकन बाइंड होत त्याच्यामुळ अआस करायच. आणि मग काय करायच. बदाम पिस्ताचे तुक म्हणजे तुकडे काप करायचे छोटे छोटे. आणि गोळा बनवायचा गोळा बनऊन त्या पिठाचा गोळा बनवल्यानंतर मळलेला त्यात म चपट बनवायची अशी आणि छोटे छोटे गोळे बनवायचे कारण परत फुगती ना त्याच्यामुळे छोटे गोळे बनवायचे.
हां
छोटे गोळे बनवल्यानंतर अ क मध्ये अस प्रेस करायचं आणि तिथ काजु पिस्ता बदामाचे काप लावायचे आता जर ओव्हन मध्ये बनवणार असाल तर एकशे साठ डिग्री सेल्सिअस ला बेक करायच आणि प्रि हिट करून घ्यायच आधी दोन चार मिनिट.
किती मिनट प्रीहिट करायच दोन चार मिनिट बस.
चार ते पाच मिनिट किंवा दोन ते तीन मिनिटं. आणि. हा बारा ते तेरा मिनिट बाईक करायचं, आणि ना. किंवा एर फ्रायर मध्ये बनवणार असल तर काय करायचं. अ, हॅलो.
हा.
एअर फ्रायर मध्ये बनवणार असलं की एकशे साठ डिग्रीला आठ ते नऊ मिनिट सफिशियंट होत्यात, पण आता आपण, आप पण, किती साईज बनवतोय त्याच्यावरती हाय. म हा, झालं मग बेक केल्यानंतर पण, मऊ राहणार आधी नानकटाई. मग नं तर, काय करायचं. मऊ राहती म त्येच्यामुळं आपण अ, हे करायचं मग अ, अर्धा, अर्धा एक तास व त्याला हे थंड होऊन द्यायची पूर्ण. आणि मग ती कडक होती. मग झाली नानकटाई आपली.
हम्म, बरबर बघतो मी करून, बाकी मग काय चाललंय?
काय नाही निवांत.
होय कुठ फिराय नाय व्हय सुट्टीत?
नाय, नाय आता बघू आता स्वयंपाक करायचा हाय.
मग काय प्लॅन बीन हाय का नाही फिरायला जायाचा. म, सुट्टीत काय-काय केलं एवढं?
काय नाही निवांतच हाय.
निवांत काय वो. निवांत हायेसा, मग काय करता निवांत राहून रेसिपी बनवताय होय?
हो. व्हिडिओ वगैरे बनवते रेसिपीचे, चल आता काय आता लक्षात नाही, स्वयंपाक करायच. मी तुला करू का परत?
हां.
हा चल मग.
हा.
हलो.
बाय, बाय.
हा, बाय -बाय.